हॅलो.
येतोय का आवाज? येऊन राहिला ना मला.
नेटच आहे येऊन जातय मध्ये, मध्येच.
बरोबर आहे. काय नाही मग. वरती झोपायला जाणार आहेत का तुम्ही?
नाही बहीण वरते नाही झोपायला जात.
मग? गरम होऊन राहिलं तर वरतीच जायचा म्हण
वरती इतकी भारी हवा लागु राहिली तसच जिव होऊ राहिला पण पाऊस पाऊच काही एकही चांदण्या पडलेल्या नाही.
आम कडे पाऊ नाही पण हवा इथे गार चावी ना तरता थंडी वाचतेय मला मी अजून फॅन नाही चालू केलाय.
आमच ग बाहेर गारवा लागत ते घरामध्ये गरम होते.
आम
काय खरं नाही तुमच्या पण
महा बाई.
मग वारच कर आज जाणार उद्या गेला का उद्या जाणार आहे का मग?
उद्या जाणार आहे त्याला बि रिलेव करून दिलं त्याला.
उद्या साजरी करणार आहे तो पुण्यतिथी
हा. मग जाईल.
मग जा पुण्यतिथी साजरा करून जाईल मग अस.
बरोबर. काय म?
काय सांगत होते, तू अजून?
ते म्हणता ते म्हणत. साखरेवालेला विचारलं नही का, के किती उ पर्यन्त येईल असं?
काय, साखरेवालेला काय समजत?
सोन्याचं.
आं, तिला काय समजत म्हटलं, ते जास्त आज दोन येडा सारखे, मोडचा भाव जो असेल, तोच लावतील ना ग मम्मे. आता इकडे चांगले लावतात, का तिकडे भाव चांगला लावतात? माहिती नही माला. कारण कि इकडे घट नहीये ना, ते घट घेतील. त मोमी तिकडे नही मोडणार, मग एक तर
हा हा, तेच ना.
बावीस कॅरेटला काय घट राहील, बरं एक तर, बावीस कॅरेटचं सोन य त्याप्रमाणेच मूळ व पण असते ना, म्हणजे बघ, चोवीस कॅरेटचं, जे सोनं असतं ना त्याला घट नसते, जेवढं सोनं बसलं, तेवढ्या वजनानुसार त्याला त्याच्या मोडचा, जो भाव असतो ना, तो द्यावा लाग तो, तसच बावीस कॅरेटच पण असतं, बावीस कॅरेटच जे आहे सोनं त त्याचा मोडचा जो भाव वेगळा असतो, त्यांचा पण वेगळा भाव असतो. तर त्याच्या वजनानुसार जेवढं भरलं ना, तेवढा त्या मोडच्या भावानुसार द्याव लाग घट कशाला पकडतील, त्याच्यामध्ये डागेडुगे काहीच पकडत नाही.
हां.
हो. असं असत ते. वा, बऐ ए. काय खरंय, तिला बी समजत नाही अजून, मोड काय?, घट काय? ते काय सांगणार, एक तर, ते सांगेल तू घेऊन इकडे, वरवर होऊन जाईल, मग ती काय करते, माझ्यासोबत पण घेते, काहीतरी, मग ती माझे पैशे मिळून, तिचें थोडेसे पैशे मिळून, अशे लावून देते, ती मोठे पैशे घेते, मग बाकी तो उदाऱ्यावर चालू देते, असं करते ती.
आ हा.
मग?
म्हटलं ये पण साखरेवाले किती का बोलत न?
हम्, मागे तर, जाऊ दे. काय करते? म्हणून मी घेत नही, मग तिकडे एकतर. जाऊदे, जे असेल, ते आपण इकडेच करून घे बा अस. म्हणूण, नाही त तिकडे काय, हप्त्याने पण देऊन देतात, ते लोकं तिचं आहे, ऐकून म्हणून.
त्या दिवशी अ त्या दिवशी पाहिलं होत, म्हणजे सारखे डिझाईन बसत होते का? आण तील.
हां सारखें डिझाईन होते सारखी डिझाईन होती. आणि थोडीशी बरी होती माझ्यां डिझाईनपेक्षा थोडीशी बरी होती एकतरं मस्तं मोठी पात्यांची होती.
त्यां दोन्ही सांरख्या पांदड्या घ्यांवा लागतं पणं
हम्मं साखरेचं घ्यावं लागतील. असं होतं मंग ते कायं करते.
ते सांगत होते
कोणं.
आंज तरं कायं कुठं जायचं बी जमलं नाहीं बसले आलेली होती. वसली भरांयची होती.
बरोबर.
तरं खल्ली चार वाजतां ते बसले सांगत होते भरांयला.
हम्मं कोणती बँक येते बरं चार वाजेला वसवले बंदच होऊंन जातांत नाहीं मगढ.
चार वाजंता म्हणतां बसली बंद होऊंन जाईल. हो कां मी कांहीं जातं नाहीं आंता सोमवारे बरां मंग मणे.
कि तिचे बसवले होते.
कांहीं कां थोडीशी होते अकरा हजांरची.
हम्मं हम्मं.
अकरा हजांर वसली आलेली होती.
हम्मं हम्मं.
आणि जास्तं वसवले नाहीं राहतं नां सव्वीशे रुपया परमांणे ते. ते तीनं चार लोकांचे आले असलं वसूंल.
हो कां.
सशेष हं नां आंता. सव्वीसे पन्नासचां
बरोबर.
घेतं नां. त्यांच्यामुळे चार पांच लोकांचा असं.
हम्मं. हे बाकीचे झोपले नाहीं कां झोपांना म्हणयं. तरं किती वेळं जागतांत सेला म्हटलं. तूं आणि आई येऊंन जाऊं त्यां उद्यां
आंज सांगत हो ते.
हां नाहीं म्हणे माझी शाळां आहे मी कसं कायं येऊं म्हणे सांगत होते.
हां चांगलं रे तेवं श.
हां आणि मलां म्हणे मंग तूं मंग तूं येऊंन जां म्हणे. तूं येऊंन जां म्हणे तूं म्हटलं माझ्या साहेबने रांगव रांगवतील नां गं म्हटलं सुट्टीने देणारं नां. मंग मलां आजारी पडलीय मी मलां कसंच होतंय असं सांगून सुट्टी घेऊंन येऊंन जां म्हणे.
अं हां.
हम्मं मंग असं नाटकं करांयला लावते ते मलां. ती मलां सांगत होती तूं फोटोबोल म्हणणे. बघं ते आमच्यांपेक्षा जास्तं हुंशार आहेत. कशांवरून वाटतं बरं ते खोटं बोलंत नसतील असं.
खोट बोलायला का एक नंबर शिकवून गेले ते.
अन दोघंच्या दोघं अजून. एक पण नाही असं‌.
होश्यार बिशर पोरे निघतील ते.
आईवरच गेलेले ते.
हम्म.
मग.
त्याला बी आवडत नाही हा खोट बोललेल आता.
मग. काय खोटं बोलायचं एक तर. नाही कबलत विशूत एकदम, एकदम
भावड्या बी विचारत होता पाहुण्यांच काय झालं बो अस.
हा मग.
म्हणता कायही नाही बो आता.
मग काय?
नाही संबंध दिल म्हणतात त्यांनी.
हम्म.
त्यांनी काही नाही, नाही सांगितलं म्हणत पण आपणच नाही सांगून दिलं म्हणत इकूण.
हम्म.
इतके वनावना करता घरामध्ये बिचारता असोय नाही. अजिबात आवरल्या जात नाही आणि आपण फोन वर बोलावं जास्त, जास्त आगाऊ पण करता.
तसच आहे. आपण बोलत राहिलो का त्यांना जास्त हौस येते अजून बोलायचे आणि आपण बोलायला सांगितलं तेव्हा नाही बोलणार. तुम्ही फक्त उद्या पुण्यतिथीसाठीच जाणार ना मग वापस येऊन जाणार ना? उद्या तर काय तुमच ऑफिस नाहीये ना?
उद्या ऑफिस नाही पण जे पुण्यातिथी करायला जाव लागेल ना.
ह मग मी तेच म्हणते ना पुण्यातिथे करून निघुन जाणार ना?
हा हा हा.
ह मग तेच तर विचारते.
पुण्यातिथे करून घरीच येईल.
हम्म.
हम्म.
ब्लाऊज टाकून दिले का व तु शिवायला?
टाकले बाई.
हम्म.
हम्म.
मला पण टाकावे लागतील.
हम्म.
संध्या काडकी चालू आहे माझ्याकडे.
तू ते विकत घेतले का?
नाही न नाही गेली न मी घ्यायला बघाव लागेल मला. रविवारी ह..
आंता म्हणे संण नं सणं येतील मंन कांता कडकी लागलचां पाई हम्मं
हं
इश्यूं
कायं करतांय तुमची सचिन सिरियल बघितली गेली कां कायं झालं गं आंज सिरियलमध्यें
कोणती शिरयलचं
सचिनची गं
हॅलो सचिन सिरियल म्हंणे कांहीं पांहू नये देली नां मी सईपाक करतं स्वयंपाक करतं होती गं
अं म्हटलं कायं झालं त्यांच्यामध्ये
कांहीं पाहिलं बी नाहीं नां ऐकलं बी नाहीं मी
कां नाहीं
नाहीं आंज हं
हम्मं जावते मंग
मले लेसन नाहीं
सैला आंजपासून नं रडूंबाई म्हणायचं तुम्हीं
रडूं बाई म्हणूं
तिचं नांव रडूं बाई आहे
हां रडूं बाई जास्तं अंगवू आहे
रडूं बाई नांव ठेवूंन दिलेलं आहे तिचं
हम्मं
तिलां रडूंबाईचं म्हणायचं आंता
हम्मं चालेल बरं
सगळ्यांना सांगून दे तिच्यां मम्मीला पणं तिच्यां पप्पांला पणं सांगून दे
हां सांग दे
हम्मं आणि तूं पणं तिला तेचं म्हणायचं रडूंबाई हो
रडूं बाई ठेवायचं असं सांगून देते म्हणतं
ठेवायचं नाहीं ठेवलं गेलंय तिचं रडूंबाई नांव फक्तं आपणं बोलवायचं तिलां रडूंबाई म्हणूंन